कशी हाइ्स नमस्कार कशी हाइ्स?
मी बरी आहे.
होय, का काय चाललंय मग तुमच्या इथे?
काय नाही? गव्हात मसू किडे झालेत, मग ते उन्हाला लावलेत.
होय, कशामुळे मसू कडे होतात, म्हणजे त्यात तुम्ही ती बोरीक पावडर नव्हती, का टाकली?
नाय, नाय, नाय नीमचे पत्ते टाकलेले.
अरे! वा वा वा वा म्हणजे, नॅचरल सगळं वापरताय, या चांगला हाय चांगला हाय असूदे. पण हल्ली निसर्गाचा रास भरपूर चाललाय बरं का? म्हणजे, वृक्षतोड वगैरे बाकी सगळ्याच ठिकाणी तुम्हाला माहित आहे? आपल्या इथं पॉल्युशन लेवल, पण वाढलीय आता हल्ली.
हो, बरोबर. काय आवो तुम्हाला माहित आहे का, काय काय जण कशी? आता शाळेला कॉलेजला क्लासला जातेत आता कसं? मग गाडी वगैरे घेऊन, जातेेत म्हणूनच, जास्त स्वतःची प्रायव्हेट वगैरे गाडी असते, म जास्तचं पॉल्युशन होतं ना?
अरे गाड्यांमुळे होतच की, पण आता तुम्हाला मेन कारण सांगू का पोल्युशन त्यांची काय
तुम्हाला तुम्हाला म्हणजे काय हो आमही मी बारकीे आहे अजून
हो आ वो सॉरी सॉरी सॉरी ते मला रिस्पेक्ट द्यायची सवय आहे सग्ळ्यासनी
हो माहितच आहे आम्हाला हा माहितच आहे किती रिस्पेक्ट देता हा हा
मग प्रमुख कारण कशी आहेत माहिती माहितीय का म्हणजे अ वृक्षतोडीमुळे इफेक्ट पडतोय जास्त आपल्या
हो
अ वातावरणावर परत हल्ली पाऊस पण माहित आहे का पाऊस किती किती लेट झाला ब ब पाहतायच ना म्हणजे जून झाला जूनमध्ये कडक उन्हाळ सारखं ऊन पडत होतं जूनमध्ये सुद्धा नाही तर मी जवा बरका होतो तवा मला वाटतय जूनच्या पहिल्या आठवड्यात टोकायची ती माणसं रानातनी पेरण्या व्हायच्या पण आता बघितलं का अजून जुलै पाक मध्य आला तरी पण थोडा थोडाच पाऊस पडलाय एवढा पण नाही पाऊस झाल्याला आपल्या इकडं पुण्या मुंबईत पाऊस झालाय भरपूर पण इकडं काही पाऊस झालाच नाही ते मेन कारण माहित का म्हणजे तुम्हाला सांगतो बघा औद्योगीकरण
अहो आम्हाला का तुम्हाला काय म्हणताय तुम्हाला काय म्हणताय पण
औद्योगिककरणाला जिथून सुरुवात झाली ना
तुम्हाला काय म्हणताय पण
सुनाव सुनाव
आद औद्योगिकरण म्हणजे काय हो
अहो काही नाही ऐका औद्योगीकरण म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे
हम्म हम् हम् मला ऐका ना ऐका ना मला एक प्रश्न होता की तुम्ही डिझास् - झास्टर मॅनेजमेंट मध्ये अ पीएच डी केलीय का
होय
हा हा हा ह ओके
ऐकाना हॅलो
हा हां बोला ना
काय झालंय कि म्हणजे आता औद्योगीकरण सगळीकडे होत चालय ना म्हणे रस त सगळे डेव्हलपमेंट चालली आप आपल्या इंडियात तर आप म्हणजे असं माणसं विसरतायत की - झाडं तोडून रस्ता बांधतायत झाडं तोडून मोठमोठ्या बिल्डिंगा उभा करतायत त्याच्यामुळ कसं होतंय ही जेव कार्बन डायऑक्साइड शोषून घेतं झाड आणि ऑक्सिजन घेतं तर ऑक्सिजन प्रोड्यूस करणारी झाडच माणसं कापून टाकतेती त्यांना हे समजतच नाही की झाड किती फायद्याचं आहे आणि आताची काळाची गरज आहे झाडं लावली पाहिजे ते आता आत्ता तरी पावसाळ्यात कमीत कमी मला वाटतं एका माणसानं पाच पाच झाडं लावली पाहिजेत त्यांनी त्याच संगोपन करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे
हो बरोबर आहे तुम्ही रीलमधला सांगताय का ते महाराष्ट्र युवाचं बघून ओ.
आम् आम्ही ते स् स्वतः आम्ही अवगत केलेला आहे. आम्ही स्वतः दहा झाड लावलेले आहेत या सीझनला. पाच आंब्याची लावलेत आणि पाच चिक्कूची लावलेत जेव्हा त्याची फळ भेटतील ना, तेव्हा काय आनंद वेगळाच असेल.
होओ.
तुम्हाला माहितय मागच्या वर्षी मी पाच केळीची झाडं लावलेली. तर ती केळीला जेव्हा जेव्हा केळी येतात ना तेव्हा असं त्यांना बघूनच माझं,
की हो, मग कस परचंद येणार का!
येऊ शकतात पण त्याला क्राफ्टिंगचा काहीतरी, फॉर्म्युला मला शिकावा लागेल.
हा बरोबर आहे. तेवढे तुम्ही टॅलेंटेड आहातच की,
ते झालंच, ते झालंच, नक्कीच. पण कसा विषय माहितीय का! सगळं शेवटी एकाच ठिकाणी येतं की, म्हणजे, वृक्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रत्येकाने आपल्यापल्या हाती घेतला पाहिजे ना, आपली जबाबदारी आहे. की वृक्ष लागवड करणे परत त्याला जगवणे ही पण आपली जबाबदारी आहे. आत्ताच्या काळाच्या नुसार. असं मला वाटतं. आणि प्रत्येकान किमान प्रत्येकाच्या कार्यक्रमात पाच पाच झाडं तरी लावावी असं मला व वाटतं. कारण ही काय माझ्यासाठी नाही हे आपल्यासाठी आपल्या फ्युचरसाठी आपण करणारी आहे. आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे करायचं आहे.
हा हा.
तर हा काही कोणाच्या स्वतःसाठी नाहीय. असं मला वाटत हा आपल्याच भविष्यासा ठी चांगला एक प्रयोग करत जायचाय. म्हणजे, जर पाच पाच पाच लावली तर बघा ना म्हणजे, माणूस एक साधारण आपले त्या व्हरेज साठ वर्ष तरी धरलं साठ सत्तर तरी काही काही जण जास्त जगतात पण, साठ सत्तर धरली तरी किती झाड होऊ शकतात भरपूर ना म्हणजे, हर हरित क्रांती घडून येऊ शकते आपल्या इथं असं मला वाटतं.
बरोबर अगदी बरोबरच आहे तुमचं.
बाकी मग तुम्ही कुठले वृक्षरोपण करता का नाही?
नाही हो मला असं काय आवडच नाही तिची
मग तुम्हाला कशामध्ये आवड आहे.
मला ड्रॉइंग मध्ये आवड आहे ड्रॉइंग.
कोणत्या कोणत्या प्रकारची तुम्ही ड्रॉइंग ड्रॉइंग बनवता.
कोणत्या कोणत्या प्रकारची अबस्ट्रॅक्ट ड्रॉइंग, स्केचिंग एक्सेट्रा एक्सेट्रा.
अहो, एवढं इंग्लिश बोलू नका हिथ मराठी बोलायचं आहे आपल्या.
हा ह हा बोला.
ते कसं आहे ना म्हणजे, अ तुम्हाला निसर्गाचं चित्र बनवता येतं का म्हणजे अ
य ना येेत ना सिनरी ड्रॉइंग म्हणतात त्याला.
अरे वा! तुमचं इंग्लिश भरपूरच चांगलं दिसत. तुम्ही कॉन कॉन्व्हेंट ला होता का?
हो. हो.
म्हणून तुम्ही एवढं फडा फडाफडा इंग्लिश बोलताय.
मता अबस्ट्रॅक्ट ड्रॉइंग हे नाव आहे तो हे इंग्लिशचे शब्द नाहीत.
हो ते आम्हाला माहिती नाही ड्रॉइंग मधलं एवढं काय त्यामुळे आम्ही असं विचारलं तुम्हाला?
हा.
मग तुम्च्या इथ काय झाडं बिडं तुमच्या राहना बिनात काय आहेत का नाही.
हो आहेत ना आमच्या आमची बाग ती नारळाची नारळाची अ आहे ना.
हाय ना आणखीन कशा कशाचे आहे तुमच्याकडे नारळाची किती झाडं होती.
नाराची सोळा झाडं होती.
हो मा असे भरपूर होते तुमच्याकडे झाड
आणि आंब्याची सहा कसात होती. चिकूचं आहे काय?
मी नारळ विकत होता का आपल्या घरीच वापरायला ठेवत होता.
नाही घरीच वापरायला नाही आधी विकायचो हॉटेल ला वगैरे हॉटेल ला वगैरे विकायचो आणि इकडं म्हणजे गावात अ हा तिक तिकडं पण आहेत ना. अ म्हणजे अशी च चाळ आहे ना मग तिकड पण सात आठ झाडं होती नारळाची पुढं लावलेली तिकडची पण नारळ निघायची. पण ती आम्ही कधी कााडायचो माहिते का म्हणजे शहारात तयार होतो नद्यात
हा शहाळा म्हणजे
नाही नाही काय म्हणतात त्याला
काय म्हणतात म्हणजे नारळ.
नारळ नाही. म्हणजे नारळ गट्टू तयार व्हायच्या आधी जो हे आपण नारळ
मला आहे मलाय मलाही होती काय तर
हा हा हा सॉरी मलाई.
हा हा हा मग ते ते तुम्हाला आवडायचं का?
हा मग
साधारण एक झाड किती? व शत नारळ देत तुमचा अंदाज आहे शंभर
नाही मला नाही माहिती एवढं आणि आमच्या राहनात आहे ना आमच्या रानात आहे ना आमच्या रानात आहे ना अ अंजिराचं पण झाड आहे
अरे वा अंजीर काय असतं अंजीर काय विदेशी फळ आहे का ओके अ ऐका ना म्हणजे एक मीऐ लेलं अभ्यासात ना असं की एक नारळाचं झाड वर्षाकाठी पाचशे नारळ देत आणि किमान एक नारळ जाड म्हणजे नारळाची बाग ज्यांची असेल ना ती प्रॉफिटमध्येध्ये राहते माणसं कारण हल्ली बघा ना नारळ आत्ता एकमेवच असं नारळ पाणी आहे की ते प्युअर भेटतं बाकी सगळ्यात भेसळ होती पण नारळ पाण्यात भेसळ होणं शक्य नाही त्यामुळे नारळ पाणीच तेवढं ओरिजनल असत असं मला वाटतं
नाही प तुम्हाला माहित आहे का जे आताता कॅनसमध्येध्ये येतं त्यात त्यात असतेच असं नाही की फ्रेश पूर्ण फक्त कोकोनट वॉटर असते म्हणजे नारळ पाणी असते त्यात पण भिळ अस जरी पण तिथ गन टॅग अस तरी
पण माझ काय म्हणणं आहे की असे त्यात भेसळ असू शकते पण आपण एखाद्या शेतकऱ्याकंड तिथंच खरेदी करतो झाडावरचे काढून असे पेशंटसाठीठी किंवा घरात कोण आजारी असेल तर आपण येतो काय काय जण असंच पियायचं असत म्हणून घेतात म्हणजे आवड आहे म्हणून पण- ते- डायरेक्ट आपण शेतकऱ्यापासन नाही तर आपल्या छोट्या व्यापाऱ्याकडन जरी घेतले तरी ते- मला वाटत फ्रेशच भेटतात. कारण ते भेसळ करू शकत नाहीत ना त्यात. तो लगेच- खराब होऊन जातो. नारळमध्ये भेसळ झाली की.
हम्म. बरोबर आहे.
त्याच्यामुळे नारळ पाणीच मला वाटत- त्याच्या ह्याच्यात असं प्युअर आहे. म्हणजे त्याच्यात काय भेसळ होत नाही.
आपण-
का ना मला थोड्या वेळाने काम आहे. ठेवू का?
अ?
मला एक काम आहे.
बरं बरं. ठीक आहे. हा हां हां.
हां.